हॅलो! हा बोल ताई
कशा आहात तुम्ही
हो मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात
आम्ही पण मस्त आहे तब्येत वगैरे कशी तुमची
हो छान आहे छान आहे.
अच्छा!
हम
चला मग काय आपण आज ना प्रदूषणा विषयी आपण थोडं बोलूया
हो हो चालेल चालेल
चालेल चालल बघा आता आमच्याकडे तर आता घंटा गाडी वाजतेय एवढी धूळ एवढी धूळ तर बघता पूर्ण धूळ घरा मध्ये येते
घंटा गाडी कशाची येते?
म्हणजे आमच्यात कचरा घ्यायला हो कचरा घ्यायला येते ना ती वाजत थोडा आवाज येतो एवढा आवाज,
दुपारची येते का?
दुपारचे येते, काय कधी येते, कधी येत पण नाही, तीन- तीन, दोन-दोन, तीन-तीन दिवस
धूळ कशाची येते घरात तुमच्या रस्त्यावरची?
हूं... बाहेरून बाहेरून येते ना सगळे. शेजारी आजूबाजूला बिल्डिंगांची कामं चालू आहेत, खूप सारा आवाज
आजकाल सगळीकडेच खूप म्हणजे खूप चालू आहेत काम, सगळीकडे कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत.
आमच्याकडे पण मुंबईमध्ये पण सगळे सगळीकडे ते मेट्रो परत ते अंडरग्राउंड मेट्रो त्याची खूप खूप ठिकाणी सगळीकडे कामंच चालू हाय.
गाड्यांचा आवाज आमच्याकडे पण आहेत. त्यांचे कामं वगैरे झाले ना खूप जास्त ट्राफिक हूं....
त्याच्यामुळे खूपच बाहेर पडायला... बाहेर पडायलाच नको वाटतं मग.
नको वाटतं, एवढा तो सारा आवाज.
हो.. धुळ, धूळ, सगळी नाकामध्ये.
आवाज, धूळ खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्या जास्त धुळीनं हे ना मला तर खूप जास्त शिंका येतात, असा साईड इफेक्ट होतो. खूप शिंका येतात, सर्दी होते त्याने अलर्जी आहे ना, सर्दी होते त्याने. आणि थोडं घराच्या बाहेर पडलं की, एवढा गाड्यांचा आवाज, एवढी ट्राफिक नुसतं. कानाला अस कर्कश, कर- कर -कर वाटतं असं वाटतं बाहेर पण निघू नये, पण मग काही कामा निमित्त तर बाहेर लागतं. आणि तुम्हांला सांगते आता आम्ही इथं नासिक मध्ये अं पाऊस पण त्यामध्ये. अजून तुम्हांला सांगते इथं नाशिकमध्ये आता गंगा, गंगा हाय बघा गोदावरी नदी तर एवढी छान आहे, पण लोक आहे ना खूप खूप, खूप जास्त प्रदूषण करतात. काही पण त्या एवढं छान पाणी त्याच्यामध्ये आणून टाकतात, काही पण आणून टाकतात, खूप जास्त कचरा हे-ते लोकं तिथं येतात ना, अंघोळ वगैरे करायला येतात.
हॅलो.
एक वसवती ते ह
आवाज कट होतोय. हो येतोय.
हा तिथे खूप जास्त म्हटलं कचरा
हो ना आज लोकांना समजत पण नाही की आपणच आपला परिसर
हां आणि ही लोकं आहे ना, लोकंच नाही ठेवत व्यवस्था व्यवस्थित असं नाही का.
हो.
कचरा कचऱ्याच्या ठिकाणी नाही टाकणार कचरा असं कुठं रस्त्यावर फेकणार मग ते रस्त्यावर सगळं, दिसत सगळ्या ठिकाणी कचरा कचरा तो कचरा म सडतो.
सगळं स्ट्रिक करायला पाहिजे खर गदं वगैरे ठेवायला.
पाहिजे हो खरंच ना आणि हे ना त्यांच्यावर नियम हे लावलं पाहिजे. दंड दंड आकारला पाहिजे लोकांकडून लोकांनी जिथे. कचरा वगैरे फेकला ना त्यांच्यावर दंड आकारला पाहिजे.
मग बरोब तेव्हाच लोक सुधारतील.
तेव्हाच लोक सुधारतात. दे रस्त्यावर कचरा टाकल्यामुळ कुठं इकडं तिकडे कचरा टाकला होतो. कचरा सडतो त्याचं खूप जास्त प्रमाणात वास येतो.
सगळ्याच म्हणजे वा म्हणजे सगळंच ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण सगळंच, प्रदूषण हे प्रदूषणच प्रदूषण.
बरोबर आहे.
तेच तर काहीतरी करायला पाहिजे पण असं याच्यावर लोकांना.
मध्ये मध्ये मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या बंद केलेल्या त्या परत, चांगलं होतं बरं करायला पाहिजे होतं.
त्या प्लास्टिकच्या पिशव्यांचं खूप गंभीर आहे तुम्हाला सांगते, हा लोक कुठे पण फेकून देतात. अक्षरशा ते गाई म्हशी असे फिरतात ना, कुठं पण असं खातात. तर ते त्यांच्या पोटात जात ते पिशव्यांचं अ, न कुजल्यामुळं हा म्हणजे मरतात डायरेक्ट.
ते मध्ये खरं तर बंद केलत ते करायलाच पाहिजे हो खूपच चालू केलतं आमच्या मुंबईत तरी एवढ्या पिशव्या एवढ्या पिशव्याना प्रत्येक भाजीला पिशवी प्रते कोथिंबीर घेतली प्लास्टिकचे
जे आहेत ना विक्री करणारे त्यांनीच नाही द्यायला पाहिजे त्या कापडी पिशवीचा उपयोग, केला पाहिजे वापर केला पाहिजे. आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्यामुळे खूप जास्त प्रमाणात तुम्हाला सांगते,
हो आणि आपल्या खाण्याचे आपण जे प्रोडक्ट घेतो बघा काही त्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक, म म्हणजे मिसळलेलं असत भेसळ भेसळ प्रकार असं, असं आहे आता त्याने त्रास होतो शरीराला.
हो ना.
हो आणि प्लास्टिकच्या पिशव्यांवर सुद्धा बंदे आणली पाहिजे त्याचं सुद्धा, जो विक म्हणजे जो प्लास्टिकचे पिशवी देईल त्यांना, त्याच्याकडून त्याला दंडच घेतला पाहिजे तेव्हा ते बंद होतील कुठं तरी. त्याचं त्यापेक्षा मग काग कागदी पिशव्यांचा नाही तर मग आपल काग पेपर असतो त्या त्यापासून बनवलेल पिशव्यांचा वापर केला पाहिजे.
त्या एवढा मे नसतात मजबूत नसतात पण कापडी पिशवी हे सगळना. कापडी पिशवी लोकांनी घेऊन जायला पाहिजे कापडाची. ठेवायला पाहिजे ना आपल्याक बाजारात दहा वस्तू विकत घेतल्या तर दहा पिशव्या घरी येतात.
हो हो हो हो तेच तर.
प्रत्येक ठिकाणी
पाण्याचा पण गैरवापर कुठे कुठे काही काही लोकांना प्यायला पाणी नसतं काही ठिकाणी लोक एवढां पाण्याचा गैरवापर करता कुठे पण गाड्या धूता काय किती पाणी वाया जातं काय खूप साऱ्या पाईपलाईनी फूट आता तर तुम्हाला सांगते आमच्याकडे नाशिकमध्ये कुंभ मेळ्यामुळे काम चालू आहे सगळे खूप ठिकाणी असे पाईप पाईप फुटलेले खूप जास्त पाणी वाया जातंय ते पाणी परत रिटर्न लोकांना जाता येते त्यामुळे त्या पाण्यामुळेच पण खूप जास्त आजार होतय लोकांमध्ये
कधी आहे कुंभ मेळा
आता आहे ना दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये आहे ना दोन वर्षे आहे आता ऑगस्ट पासून सुरू होईल आता हम्म
तो ह्या वर्षी इकडे दोन वर्ष आहे तो आता
हां
हम्म आता तर बघा येते तर आमचे इथ एवढे एवढी ब गर्दी राहणार एवढी गर्दी एवढी खूप जास्त गर्दी खूप जास्त कचरा खुप पाऊस पण नाही हो ना खूप जास्त कचरा खूप जास्त घाण लोक कुठे पण खूप म्हणजे खूपच हाल हाय खूपच अवघड आहे आता ही परिस्थिती ते साफसफाई व्यवस्थित झाली तर ठीक आहे नाही तर मग त्यात पाऊस पण नाही पाऊस तर आला तरच नाही तर आतापासूनच पाण्याची कपात चालू झाली आमच्याकडे तर हम्म आणि हे मनुष्यामुळेच झालेलं हे सगळं झाडं तोडली खूप जात साऱ्या प्रमाणात झाडं तोडले शुद्ध हवा मिळत नाही सगळे घरं घरं घर पूर्ण ठिकाणी घरचं झाडे पण दिसत नाही ना का क्वचित आशा फुलांचे झाडं असतात छोटे छोटे नाही तर थोडंफार दिसले दिसले थोडेसे झाडं आता झाडं पण नाही जास्त त्यामुळे तर किती खूप सारे प्रॉब्लेम झाले पाऊस पण येत नाही हवा पण भेटत नाही कुठं म्हणजे अक्षरशः उन्हाळ्यात कु ठं उभं राहायला सावली पण नसते झाडाची इतकं अवघड परिस्थिती तेच तर तुमचं पण मुंबईला अवघडच आहे ना तिकडे खूप जास्त गर्दी गर्दी तर खूपच खूपच अवघड गर्दी तिथे तर म्हणजे जवळून कुणी जातात असं समजत पण नाही एवढी डेंजर गर्दी असते नाही का
किती लोकल ट्रेन मध्ये
अरे बापरे हा हा आम आम्हाला तर सवय नाही ते बघूनच असं वाटतं नको बाबा अजून नको नको
कसली गर्दी असते लेडीज डब्यामध्ये पण जेंट्स डब्यामध्ये पण खूप
हा लोकलचा प्रवास ट्रेनचा प्रवास
सवय असते आपण कधीतरी बसतो ना आपल्याला माहिती
हा नाही जमत ते एवढी गर्दी
बस करणाऱ्या जर का अस सवय
हो. अवघड हाय की ओ, हो.
एकमेकाच्या तरी काम चालू ये त.
आवाज येईना ताई तुमचा स्पष्ट.
मेट्रोची कामं चाललेत ना आमच्याकडे.
हो हो तुमच्याकडे पण चालू ये अच्छा, हा हा हा हा मग त्याच्यामुळे सगळं आडखळून जात पण कुठे जाण्या येण्याच म्हटलं ना काही ठिकाणी वाहतूक पूर्ण बंद ये ईकडन जा, तिकडन जा ट्राफिक झालं, हे झालं, आमच्याकडे ते तोच प्रॉब्लेम चालू आहे सध्या, कुठं जायचं म्हटलं ना खूप जाम परिस्थिती सगळ्या ठिकाणी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी असं वाटतं कुठ जाऊ पण नये पण गेल्या शिव पर्याय पण नाही, काम करायला लागतच हो. आणि सध्या खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतय पण वाया ध्वनी प्रदूषणे, वायु प्रदूषण
दहा मिनिट व्हायच्या आधिच माझा परवा कॉल कट केला बघून कर दहा मिनटं व्हायचे होते अर्धा मि अर्धा मिनिट बाकी होता.
अर्धा नाही ना दहा मिनिटं होऊन पंधरा का काही सेकंद झाले हे झाले होते ते. नाही नाही आपलं माझा नाही झालं मी करतच नाही मी तु्हा अकरा हुं देते वाटल्यास, मी पण करतच नाही लवकर कारण तो त पकडला जात नाही ना तो.
हम्म. अकराला थोडस कमी असतं मग ठेवायचं. मुलगा माझा ना आता तो गेलाय थर्ड ला तर त्याची थोडी तब्येत डाऊन ये थोडासा त्रास देत होता आजकाल, हम.
होय
त्याच्यामुळे आणि कॉल करू म्हटल तेवढ्यात मला हे पाहिजे, ते पाहिजे, म्हटलं हा बोलू देणार नाही म्हटलं थांबा मग
हा हा बरं बरं झाले तुमचे दहा मिनिट. मी करू का आता तुम्हाला लगेच?
हो हो फक्त दोन मिनिट थांबा त्याला बघते मी.
चालेल.
ठीक ये.
करा तुम्ही कट.
हॅलो.